हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा नमस्कार
हॅलो
हॅलो आवाज येतोय का हा तुमचा
हा येतोय येतोय कसे आहात
हा नमस्कार ब मी मजेत तुम्ही कसे आहात हॅलो आवाज येतोय का तुम्हाला
मी पण खूप मजेत आहे मेत आहे मजेत आहे तर आज आपण बेरोजगार तरी या विषयावर चर्चा करूया
हम्म
तर म्हणजे बेरोजगारी या विषयावर तुमचं काय मत आहे
बेरोजगारी आपल्या देशात किती वाढलेले म्हणजे एवढं सगळं शिक्षण असून सुद्धा किती हाय डिग्रीज घेतात लोक किती मोठे मोठे डिग्रीज घेऊन सुद्धा असेच बसलेले आहेत बेरोजगारच आहेत अस माझं म्हणणं आहे त्याच्यावर आता कस सरकारने काहीतरी घेतले पाहिजे हा सरकारने ऍक्शन घेतलं तर त्याच्यावर काहीतरी करता येईल किंवा आपण हे जे आता म्हणतात ना आपले युवा जनरेशन जे आहे त्यांनी काहीतरी स्टेप हा स्टेप घेतलं पाहिजे
कारण शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही अनेक पदवी तर वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षा देत राहतात पण योग्य संधी त्यांना मिळत नाही
हो बरोबर बरोबर
आणि यामागची सर्वात मोठी कारणं म्हटलं तर लोकसंख्या वाढ उद्योगांची कमतरता कौशल्याचा अभाव आहे अनुभवाची अट आणि तंत्रज्ञानाची काही म्हणजे
हा हा हा
ते बेरोजगारी खूप वाढली आहे यामुळे
हम्म तेच आणि कसं किती म्हणजे ह्या बेरोजगारामुळे
देतात अनेक म्हणजे अशा काही कंपन्या आहेत जे की फक्त अनुभवी लोकांनाच प्राधान्य देत त ना ते कारण नवीन उमेदवारांना ते अनुभव म्हणजे येऊ पण देत नाहीत आणि ते घेत पण नाहीत त्यामुळे पण बेरोजगारी खूप वाढलेली आहे हॅलो आवाज येतो माझा हॅलो हॅलो आवाज येतोय माझा